हॅलो.
हहं
हॅलो.
हॅलो, चालूच राहू द्या दहा-पंधरा मिनिट.
चालूच राहू द्या दहा पंधरा मिनिटे. ठीक, हा पिलो मी चहा आत्ताच पिलो इकडे आलो. घरीच होतो. नाही पीलो ताई पनी काली राहते नाही कसं रू ते
हॅलो
हॅलो, हॅलो
म्हटलं कोणीच नाही ऑनलाईन त्या बायाला फोन लावला त्या बाया उचलून किती राहिलं आता, ते त झालं ना सकाळी ग.
ठीक आहे ठेव मग, चालूच ठेव.
नाही नाही चालूच राहू द्या.
हे याचा बचत गटाच फोन चालूच ठेवावे लागतात. पैसे भेटतात सकाळी पैसे गटात जाई. ब पुणे एदा माया बायकोन फोन केला म्हले, तु आईचं खातं ओपन करत. पैसे द का दोन दोन तीन तीन हजार रुपये पैसे येतात. सगळ्याजणी गटात नाही म्हणे, सगळ्याजणी बचत गटात आल्या. काही नाही ना आम्ही केलता आंग. हेच ना याच्यात कॉल नगरपालिकाचे हा नगरपालिकेचे. आमच्या यान पट नाही बायका अरे यार! आता तर पैसे भेटतात ना पाच पाच लाख रुपये तीन तीन लाख रुपये पैसे भेटतात. अ कुठी पण पायल म्हणी माझ्याकडे नाही माझ्याकडे येऊ दे नाही. हाव. हा, म्हणे नदीवरून जा. ह आता काय करता पैस सांगा म कधी भरत. काय तब्येत नाही का बरोबर? अ काय तब्येत नाही बरोबर? बर बर! जेव्हा ते फोन लावून द्या ना! पोरांनी लागला काही लावच. माजूवर तर पाहिजे हे तर सांगा तुम्ही. असलेला विषय हाय का? एकदा ना म्हणून पहा ना? वर मी पत्तीस, चाळीस हजार वाचतात तर सर महिन्यांनी याला लागते घरी. बघ ना आठ दहा दिवसांसाठी. जिजाबा तू गेला चाळीस आणि त्या गेला चाळीस. इथे मी पेले. त्याने डबल दिले ना त्याले आता गौरव दिले ना मागच्या महिन्यात मग. का? पोरग झोपला नाही हो का? का जास्त लोड घेतलं नाही जास्त.
पा सहा वाजता जा. फोन करा होतंय अरे हो त तसं नाही जमत ना हो कायला‌. ते ग्रुप ने गेलो असताना जरा सांगा दोघं राहिली होती माहिती मी माग म्हटलं होत ते आता तुम्हाला काय सांगा मी काय डंडल होते डेंडेल व्हायला लागते. तुमच्या फोन आला मी चौकातन निगालो. ठीक आहे ना हो हो. हो सांग तो ना.
हॅलो!
हॅलो!
बोला.
बोला.
झालं का जेवण?
नाही बाकी आहे. आन चहा झाला जेवन बाकी आहे कारण की आमच्या कार्य ॲप मधून फोटोस कॉपी त्याच्याकरता जेवण तसत नाही.
आता फोन झाले बंद बाकीच्याचे फोनउचलू राहिले का?
हा ते इथं झालंय का सगळ्या इथे झाले.
ह मग लावला ते सीमाबाईला फोन लावा कोणा कोणा नंबर
ते म लावलं. ते कोणी उचल ते कोणी नाही उचल कोणाचे झाले तर म्हणत्याती अस चाललाय.
पहिले साधा फोन करून पाहा ते तर म्हणा मी कॉल करतो म्हणा दहा मिनट.
मग केले सादाच फोन केला मी न.
तो ग्रुप आहे ना त्या ग्रुप मधले एक एक नंबर घे.
हा.
त्यातले फोन कर.
अगोदर साधाच नंबर घेतला म्ही न पण काहीच फायदाच नाही त्याचा. तो उचलता पण साधा फोन उचलता म्हणता की आम्ही कामात आहे आम्ही असा आहे. आमच झालाय असं करतात तेंच झालाय तर ते उचलत न फोन.
किती झाले मिनट?
हे काय सांगित मी कामात होती.
हा.
पाच मिनिट अजून.
ठीक आहे ठेवा आता मी कामा चालूय मी दुसऱ्या
नाही अरे ठेवा्यायचा नाही नो एक तुम्हीच माहि एक तुम्हीच रिंग होऊन घेत आहे.
ह ह हो.
मला आजच्या दिवसात ते पुरं कम्प्लीट करणार.
किती कॉल करायचे आहे?
आजचाच दिवस आहे तीस कॉल.
तीस कॉल कितीमग झाले मग कॉल.
तीन का चार.
मग आता लोक काय झोपी गेलीत.
झपेल होती का तर तुम्हाला समजला नाही मी तिकडे त्या विचार तर यच होती का म फोनामध्ये बोलायलय.
हा त्याच्याच तर फोन उचलत, त्याच्या फोनत बोलत तू त्या काधी स्वतःहून फोन केली.
काय?
त्याच्या फोनाची आठवण केलेले हाय
ते ना त्या दोघाना फोन केले मला, मीन नी केले ना ते फोन.
मग आता करला होते इथे सगळे एका एका
मग आता तेले करतोय, ते कविताबाई फोन उचलत नाही तिरी फोन लावला तर
सीमा बाईला लाव.
ते कविताबाई, ते अं शीमाबाई कामात हाय.
हौ का?
म्हणते, मी मिटिंगमध्ये आहे सध्या. अ बाकीच्या दुसऱ्या बायाला लावला, कोणी म्हणते, मग झालाय, मी कामात हाय, मी असाय मी तसं हाय. आता एका बाईने नंबर दिला मले, म्हणे की, या बाईल लावून पहा म्हणे, पण त्या संध्याकाळी लावू म्हणे कारण की ट्यूशन च चालू आहे त्या बाईच, ट्यूशन-ट्यूशन हाय. तर नंतर कॉल करतो, काय करू मग आता?
हम्म. चल ठीक हाय, ठेव. हॅलो.
हा.
झाले का मिनिटं?
मी ह्याच फोणावरून तीस कॉल कमप्लीट करतो, बाई आता.
चालेल, काय या फोनावर तो मला टाईम नाही नाही एवढा.
नाही, आता तुमच्या सोबत कीती बोलल तर नाही ना.
अरे हा, आता किती त मला टाईम नाही आहे ना सध्या.
टाईम मग खिश्यात फोन ठेवून द्या, तुम्हाला समजत नाही का, हे आपलं सोपं काम आहे किती. तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे आणि माझसाठी किती फायदेशीर आहे. तुम्हाला माहिती यांमध्येध माहिती आहे की नाही, काय? ठेवा नको फोन? हॅलो. सगळे थांबा जरा, पाहतो मग मी गंमत तुमची फोन ठेवा. सगळेच मले मचमच करु लागले, फोन लावला नाही म्हणून. अनलो नंबर फोन लागत होता. गाण म्हणा एक. हॅलो. हॅलो. ऐकता का. ऐकु शकत